हॅलो
हा आवाज येतोय काय?
हा येतोय येतोय बोला.
हा आहा मग काय कराल्यास?
काय नाही बसलोय.
आवरलं?
आावररूनच बसलोय.
मग ते फॅशन सेन्स बद्दल जरा असं बोलायचं होतं
हा हा बोला बोला
हा म्हणजे आता आपण
कपडे घालताना, हा
म्हणजे कुठल्या पण आपण पार्टीला जाताना, लग्नाला जाताना, अ किंवा कॉलेजला जाताना, किंवा छोटे मोठे फंक्शन्स असतातच कि आता
होय
मग त्यासाठी आपण कसे कपडे वेअर केले पाहिजेत, त्याच्याबद्दल मी थोडं तुम्हाला सांगणार आहे ह.. म्हणजे पहिल्यांदा तर आपल्याला कपडे कम्फर्टेबल येतात, का? ते आपण लक्षात घेत आलं पाहिजे. नाहीतर ते लूज कपडे असतील तर ते वेगळं दिसतय नइ. मग बरोबर फिट कपडे आपल्याला यायला पाहिजेत.
हा हा
त्याच्यानंतरन आपलं कलरच तीन कलर एकत्र घ्यायचे नाहीत, म्हणजे तीन पेक्षा जास्त घेत तर कस तेे वेगळं दिस- तय नि एक तर सेम सेम कलरच किंवा एक कॉन्ट्रस्ट
हा
हा असं आपल्याला करता आलं पाहिजे, ते ओळखता आलं पाहिजे, त्याच्यामुळं कसं आपला फॅशन सेन्स दिसून येतोय त्यातून.
हा
हा आणि त्याच्यानंतर ना मग आपण कुठल्या फंक्शन ला काय घालतोय, हे जास्त महत्त्वाचं आहे.
होय.
पण लग्नाला असं एकदम सिंपल साडी नेसून गेलं तर ते
होय.
त्यासाठी आपल्याला एकदम असं अम ट्रेडिशनल साडी वगैरे मग परत त्याच्यावर अ दागिने वगैरे घालून गेल, तर ते सुट होणार.
होणार.
आणि त्याच्यानंतर जर आपण पार्टीला जर आपण ट्रेडिशनल साडी घालून गेल तर ते वेगळं दिसणार. कारण पार्टीला आपण पार्टीवेअर साडी म्हणजे प्रत्येक आपल्या लुक साठी वेगवेगळ्या
त्या साड्या आहेत, हा.
परत ड्रेस पण आहेत. परत आपलं, जर आपलं कॉलेज वे आपण कॉलेजला गेलो तर कॉलेज वेअर पण आपल्याकडे असलं पाहिजेत म्हणजे कसं जीन्स टॉप. किंवा प-पंजाबी ड्रेस.
हा हा.
असं आपल्याकडं अवेलेबल असलं पाहिजे. आणि तेच आपल्याला, अ म्हणजे व्यवस्थित कलर कॉम्बिनेशन आपल्याला करता आलं पाहिजे, किंवा त्या ड्रेसच किंवा साडीच्या ब्लाउजचं वगैरे फिट व्यवस्थित असलं पाहिजे, त्याच्यामुळे काय होत की आप आपलं आपण म्हणजे छान-छान दिसो आपण नाहीतर ते लूज कपडे असले किंवा ब्लाऊज वगैरे लूज असलं वेगळ्याच कलरचं असलं. साडी वेगळ्या कलरची असली तर ते, मचिंग होणार नाही.
हा हा.
हा, परत मग आशा आपल्या, आपला कसा महाराष्ट्रीयन अं, पारंपरिक वेशभूषा आपली कशी नववारीे परत सहावारी साडी आहे. पण त्यात पाच वार पण येतय.
हा हा.
परतं पुरुषांसाठी कसं धोती, कुर्ता
हा.
पॅन्ट शर्ट, मग त्यात पण जीन्स आली फॉर्मल आली आता तर भरपूर म्हणजे भरपूर हे आल्यात वेगवेगळे फॅशनस आल्यात हा, मग टी-टी शर्ट आहे, शर्ट आहे.
हम. मग, कसं आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत. हम्म‌.
त्यांच्या पण परंपरा आहेत, त्याच्यानुसार पण प्रत्येकाची ती वेगवेगळी वेशभूषा असत्या, आता
मग आपल्यात कसं महाराष्ट्रीयन जंक्शन मध्ये नऊवारी साडी येत्या. होय.
आणि मग त्याच्यानंतर न पंजाबमध्ये कस त्यांचे पंजाबी ड्रेस असतोय त्यांचा आणि त्याच्या त्यानंतर साऊथ इंडियन मध्ये कस तो असा लेहंगा टाईप असतोय बघा अच
हं
त्याच्यावर ओढणी त्यानी साडी सारखी पिन करतात तशा असत्या हम्म परत बंगालीमध्ये अ मागचन पदर घेतला जातोय
हा
आपण कसा पुढुन घेतो तस
ह हा
पंजाबी मध सॉरी बंगालीमध्ये मागुन असा पदर घेतला जातोय अं त्याच्यानंतर न म्हणजे अजुन तुम्हाला
तुम्हाला कुठल्या माहित आहेत का म्हणजे वेगळा अस गुजरातीमध्ये पण तसच घेतात किंवा अगोदर तुम्ही सांगितलस बंगालीमधुन घेतात तस
हां होय
हम्म
आणि हां
कर्नाटक साईड ला कस जरा स ते गुडघ्या पर्यंत साडी नेसतात ना
हा होय होय पदर खोचला जातोय तिथ कमरेला तस टाईप हा त्यानी घालतात मग त्याच्यानंतर ना म्हणजे आपल्या लहान मुलांसाठी पण भरपुर आता फॅशन आल्या
होय
हम् म लहान मुलांसाठी पण आपल्याला जीन्स मध्येच कितीतरी अ हे प्रकार आहेत म्हणजे कस अस आपली नॉर्मल म जीन्स असत्या त्यात बलचन बलुन आल्या आता परत बॉटम आल्या अशा भरपूर जीन्सचे टाईप आहेत
होय
पर अ परत त्यांच्याच शर्टमध्ये म्हटल अस तर शर्ट टी शर्ट परत जर्किंग सारखा टी शर्ट चेक्स मध्ये प्लेन भरपुर म्हणजे भरपुर
फॅशन आलीया आलेत होय होय
हा मग त्यात लहान मुलींच म्हटल तर लहान मुलींच्या ड्रेसमध्ये कस फ्रॉक
होय
पंजाबी ड्रेस परत आपला शरारा
हं
आणि अं धोतीचा
होय हा हां
पंजाबी ड्रेस क्रॉप टॉप आणि वेस्टर्न पण आता भरपुर म्हणजे
म्हणजे वापरतात होय.
आधी जास्त एवढं काय नव्हतं हा होय -आधी जास्त एवढं काय नव्हत. खरं आता जास्त करून वेस्टर्न म्हणजे जीन्स क्रॉपटॉप किंवा शॉट
शॉटस जास्त घालतात आता
हां म तुमच्याक तर कोण आहे का लहान?
आ की आमचा पोरगी आहे की आमची लहान.
हा म्हणजे तिच्यासाठी तुम्ही कसे कपडे म्हणजे हे करताय घेताय.
हम्म कि काय असं जास्त फ्रॉक वगैरे घालाय बघत नाही कारण आता ते लहान मुलं आता म्हणजे आत्ताचे सगळे लहान मुलं असते नेटचे जे फ्रॉक घालतात ते टोच असं म्हणतात. मग त्यामुळे त्यानी काय मी ह घालतच नाही मग तिला असं टी शर्ट पॅट किंवा हम्म. अस म्हणजे सुती कपडेच घालतोय तिला मी. हम्म. ह हा कम्फर्टेबल ज्यात वाट ल तेच घालतोय. सहसा जास्त फ्रॉक घालतच नाही.
हा म्हज्या लहान मुलांचं कसं असतं त्यांना जेवढं कम्फर्टेबल कपडे वगैरे आपण घालू तेवढं ते कम्फर्टेबल असतात. मग नाही तरी आपण त्यांना जबरदस्ती आपल्या हौसेसाठी आपण घालतोय खर ते
घालून घेत.
हा आणि त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा मूड ऑफ होतोय. त्याच्यामुळे कसं त्यांना कम्फर्टेबल असेल असं आपण त्यांना म्हणजे घातलं पाहिजे. हा म्हणजे मा म्हणजे मी कधी वेस्टर्न वगैरे ट्राय केले काय?
मुलीला?
तुम्हाला?
मला वेस्टर्न वगैरे काय नाही. मी असं पंजाबी ड्रेस किंवा आपलं ते आता नवीन आलेत कॉडसेट तसलच वापरते ड्रेस वगैरे वेस्टर्न वगैरे काय नाही घेत.
कॉलेजला- कॉलेजला होत तेव्हा म्हणजे वेस्टर्न वापरत होता काय?
तिथे घातले आहे.
हा म्हणजे तुम्ही एकदा तरी म्हणजे घात जीनस बरे हम्म. मला म्हणजे तुम्हाला आपल्या म्हणजे जास्त करून म्हणजे कम्फर्टेबल तुम्ही कशात आहात?
हा जास्त करून आता हाऊस वाईफ असल्यामुळे आम्ही जास्त करून गाऊन मध्ये कम्फर्टेबल.
हा डेलीवेअर ला आपण गाऊनच घालतोय मग बाहेर जाताना. साडी काय?
नाही -नाही. साडी अजिबात नाहीसत नाही मी कुठला तर असं म्हणजे कोणाच्या तर लग्नाला वगैरे. किंवा मोठा कार्यक्रम असला तरच साडी नेसून जातोय नाहीतर कटले छोट वगैरे कार्यक्रम असले किंवा कुठं बाहेर गावायला जायचं असलं तर मी ड्रेस घालतोय ते पण पंजाबीड्रेस.
पंजाबी ड्रेस घालताय काय? हम् ह् म्हणजे वेस्टर्न सुद्धा म्हणजे आपल्या इकड घालतात ल म्हणजे मुली पण घालतात जास्त, खर आपल्याला कसं कमफर्टेबल वाटत नाही ना
होय.
हा, मग ते कसं आपल्याला कसं जास्त करून आता पंजाबी ड्रेस, किंवा आपले आता टॉप्स नुस टॉप्स लेगिंग्स
होय.
ह्यात आपण जास्त कम्फर्टेबल असतोजय, आणि आपण तेच वेअर करतोय कॉलेजला आसो दे, कुठ तरी बाहेर जातना आसुदे, साडी वे गेरे, आपण म्हणजे साडी वगैरे म्हणजे लहान मुलं असल्यामुळ ते आपल्याला हे होतय, की सांभाळता येत नाही
येत नाही होय.
हा, त्याच्यामुळ आपण साडीकडं एवढं हे करत नाय. म्हणजे असतात आपल्याकड साड्या भरपू पूर, खर आपण नेसत नाय. हम्म हम्म बर. म्हणजे तुम्हाला आपली वे मराठी वेशभूषा आवडते का?
हो आवडते आवडते.
हम्म बर बर चालेल ठेवू काय म?
हां. ते